आम अगं मी आता पण तर रेखा ताई इथच होती सपना ताईच्या घरी.
आज आज पण
हो.
हाव ते याच्यासाठी ना अकाउंट साठी.
हाव तीथं दिले कागदपत्र तर काय माहित किती आले त्याच्यात मी बहात्तर रुपये.
बाहात्तर आले का तुला?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
माहिती एवढे कमी तरी तुल तर दुसऱ्याचे कॉल येणं चालू आहे.
तेस ना जमा फक्त तेवढच दाखवून राहिलं आता येन म्हणे गं मंगळवारी नाही तर शनिवारी.
घट ना टाकशी यायची होते फोनवर बोलायचे तर मला दोनशे एकतीस रुपये आले. हाव येतील येतील.
हम्म येतीन म्हणे दोन चार दिवसांनं.
हा हा येतील.
होय मग ते करायला गेलते मी आणि मग ति तस त्या आईनं दाखवलं मला राजेश्वरीनं तिला किट भेटली. पार्लरची त अ यायने मला आधी सांगितलंच नाही आता सांगितलं.
म आता नाही आहे का?
आहे म्हणे नाय म्हणलं येत म्हटलं उद्यापासून मी.
हां मी वहिणीने सकाळी सांगितलं ना अम्रपालीला फोन करा म्हटलं. तर करतो म्हणे मला वाटतं केला नाही का माहिती आहे ना फोन तुला.
केलता मगात्री
हो.
हम्म.
हां मंग
म रात्री केलता म आता ते ही तीन हजार भरा लागतील ते त्याच्याने
ताव का
म जाऊ देऊ सामान पाहिला तर सामान चांगला आहे बिचारी.
चांगला आहे ना मग भरून टाकना काय होऊ राहिला तीन हजार ते. बाहेरून घ्या तर तेच किती म महागाय मे सामान. त्यांना वॅक्स पण आहे ते काय म्हणते हेअर किट पण आहे.
हो ना.
आणि अ दोन डब्बे याचे बी आहे फेशियलचे.
हम्म.
हा चांगला आहे ना, मी पाहिलं. तो एकचा डबा मस्त आहे तो, हो.
पहिले मी चालो, उतरलो आता रुमा होत्या बिचारीे आता रुमा विभागल्या गेल्या.
हा हा.
आता पासून आम्हाला एक किचन आणि एक ते समोर रूम मग त्यात म कोणी पाहणे आले. तर मंग वांदे होते मंग काय करा
हो बरोबर आहे. पार्लर कसं घरीच पाहिजे आपण घरी कसं अ म्हणजे घरची कधी बी आलं तर आपण तयार असतो. दुसरीकडे जान भाड्याच खोली घ्या
आता म भावाले म्हणतो ना, आज का बाहेरून ते, म ले नई आता तिथं नाहीच तीथ बारा महिने.
हो हो.
आलं गेलं ते कोणी आलं पाहुणे तर, रोज नाही लागत.
हो ना ते देवाचे खोली, स्वयंपाक खोली आणि तुमची बैठक खोली एवढं दिलं का तुम्हाले?
नाही मग देवाची खोली आणि बैठक खोली एवढंच आहे.
आणि ती बा व मागच्या साईडले होती ती खोली.
ते म्हणते या यात भावाने मदत केला.
अरे देवा ते तू पा तुझ्या पार्लरवर लावलं होत ते.
हो ते दोन्ही यांना घेतलेल ना.
हो का त्या नवीन वाल्यानी घेतलं का? आता लग्न झालं त्यान?
नाही नाही यान घेतलाय मुंबई वाल्यान, ना घ दा बाई इथ वाल्यान. आन नवीन लग्न झालं, त्या हेनं ते पलीकडल्या घेतल्या.
हा.
हो ना आमच्या शेजारच्या तिथं आणि जवळच्या त कोणत्या हातावर आणि म्हणता टायमिंग जात.
हो का तेच देवाची रूमन अन बैठक रूम बस तेवढीच आहे तुमच्या हातात.
स आहे ना म्हणून तर बाया आलं हे येते मग बाय आला आला तर कुठं बसवा म्हणल तर पाहुणे आली तर मग काय कराव? नाहीतर माया चालते, माया साध असतं. चालेल थ्रेडिंग आहे त्याला, चालते नाहेत.
हो न मग काय तर. तुला रूम पाहिजे असेल तर, मग देतो भाड्यान. समोरची रूम हाय त्या घरातली.
ह्याला देण परवडलं काय मले?
हो ना ते आहे म्हणे.
एक तर कसं आता नवीन नवीन हाय, एक वेळा पकड धरली तर मग करता येते.
आणि ते कसं कस्टमर कधी बी येतात, ते सकाळी नाही येत दुपारी दुपारीही नाही येत कोणी. चारच्या नंतर येतात तर मग इथं आठ वाजेपर्यंत कस्टमर चालू राहित.
हम्म हम्म.
आठ वाजता दुकान बंद करून जाय लागतंय मग घरी इथून.
हाव.
पण तिथं तिच्या तिथं तुला आईकडे लक्ष द्याय लागते ना?
हेच आम्हाला इथे विक्रीला जायला लागते ना, कधी कमी जास्त दुख सुख या टोकावर न्याय पटक
मग काय तर, हो ना.
मी तिकडे जाईन इकडे का माहीत होते का? आता बीमारी सांगता येत नाही.
नाही.
य मग तुम्ही बाहेर गावी जॉब करायला नाही चालतही, नाही तर मला अमरावती जॉब आहे.
हो न बाई.
पण मा मन मग इकडेच राहते ना.
पण एक तर भाऊ लक्ष नाही देत आहे, इकडे तुलाच पाहाव लाग हो. तुमचा खर्च कसा चालते हो मग. घर कसं चालतं?
भाऊ एक रुपयाे बी देत नाही का खर्चाला.
काही देत नाही, उलट बिलाचे पैसे द्याय लागते.
तेन कशाचे पैसे द्या लागते.
बील बील.
बिलाची.
आं लाईट बिल लाईन बिल वेगवेगळा केलन त्याने.
ते बी वेगळं, तेच वेगळं.
हं.. जेवढ बिंलीग तेवढं, अर्धावर द्या म्हणतात तिघेजण आहे.
किती मायत, माय खरंच ना. भाऊ म्हणून मनाची लाज वाटते, मायरी भाशला.
सां आता आम्ही काही, दोन पोळ्या करून देत नाही का.
हा.
पण यायची जायची काय याच, मन काहीच नाही आपणच.
हो. पण तसं पाहिलं तर, ते घर कोणाच्या नावावर ये.
हां.. बाबाच्या नावार आहे ना, मग तर उलट तुम्ही त्याले भाडं मागायला पाहिजे. मग तुम्हाला तुम्ही आम्हाला पोचत नाही ना, म्हणात घराचं भाडं द्या म्हणा. सरा मनाचां आता तर घर खाली करतात दोघही जण.
नाही बाबांना म्हटलं आतापर्यंत बिलं भरले, मरायच्या आधी बी बिलं भरले.
म्हगं.
तू खरंच कडक होण, व जरा भावाच्या बाबतीत. हो ना, बाबाच्या नावावर जाग. काय म्हणायली तर म्हणा झाड मन हे तुम्हीच उलट इथून, सोडून चालले जा म्हणा तुम्ही. आम्ही आम्ही कशाच्या मात्या खाऊ म्हणे?
मागच म्हेणे आम्हाला तीन रुमा पाहिजे, म्हणे तीन रूमा कशा काय दोन दोन घ्या तुम्ही.
हाव ना.
भई माराल्याता
हो ना. हो का ओ.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
तेव्हाच कडक हेच्यात बोलायचं होतं, मग नाही देत म्हणायचं असत. की जे काय केलं असतं, ते केलं असतं मग.
तीन रूमा पाहिजे म्हणा आम्हाले.
विचारे बायकोच्या होऊन गेले, ते भाऊत सगळेच काय माय बी. एवढ्या कठीण परिस्थिती ती दिवस काढले, काय तर.
हो न.
हम्म.
काय करावं बाई? टेन्शन येतं असं झालं की.
मग मला अमृत असत म्हणे. काम म्हणे डब्याला आला म्हणे तू देत नाही का मला काय करतो देऊन त्या नाव नाही
हो ना. जाऊ दे बरं झालं म्हटलं, हो ना हो ना. आता बायको नाही तर. आहेत आता बायको नाही तर, मस्त तुमच्या इथं रविवारच भाजी चालते.
काही ती आणत नाही. आमच्याच पैशानं हो. घरी लागलं तेव्हा हे आणाय मग नाहीच म्हटलं तर कोणाकडं ते.
मग ते इकडचे भाऊ येते का जेवायले?
नाही ते नाही कसं काय पाहिलं?
हो का? ते अलग आहे ना? मग येणार. यान तर म्हणावं यानं तर भाजी आणा वो एखाद्या रविवारी.
नाही.
किती वर्धमास आहे तू
कोणाचा येऊ राहिला काय माहिती.
पटकन हा.
म्हणून तसा आवाज येतोय
हम्म. आठ मिनिट झाले, नऊ मिनिटं एक मिनिट आहे.
ऐकू येते का तिकडं बेल?
हो.
कोणाचा कॉल आला की
हो.
हो का?
हे व्हॉट्सअप कॉल येते ऐकू तसं नाहीये.
वहिनीचाच आहे कॉल चालू हम्म कट
जेवताय का आजी?
वहिणीचा वहिणी कॉल नाही लागत माया याच्यावरून. ना राजेश्वरीले नाही लागत, ना मधुराला लागत. माय आतापर्यंत जे बी कॉल झाले ना, तो अशी बोलली, मई आशी बोलली आणि अमृता सोबत. अन हे बायडिची सून बस चौघी सोबतच माय तेवढे कॉल झालेत.
ह
हो.
हम्म. संग अमृतासंग, वैष्णवीसंग, सपनाताईले दोन तीन लावले मीनं.
हौ का?
आणि दोन महिने मग त महिमान लावले आजता काही लावलाता महिमाला
हो का ह ह.
होय ना, मला तू सापडतच नाही मग आता मी जेवता आहे म्हणे. आता जेवता जेवता बोलतो म्हणे म्हणलं बोल.
हो मग सांगिल जेवता जेवता बोलल्या म्हणे आम्रपाली ताई.
हो.
हौ. तीला ना लॅबमध्ये जायचं होतं, तिला बँकेचे क्लास करायचे असते ना. त तर उशीर झाला मग घरी आलीच नाही आता संध्याकाळी आली मी.
हम्म
नाहीे, आज नको म्हणे डबा.
आज कळून जाते, का म्हटलं महिमा.
म‌. म... स्वयंपाक बियपाक करून जाते मग.
हो का,
हां.
गरीबी कती झेन विषये.
आ.
वेल नाही, तिच्या गरीबी.
हो हो.
क्लास लागते सुन मारले.
हो कराच लागते, सकाळचा स्वयंपाक करते ती.
हं..
सकाळचा स्वयंपाक झाडझूड वगैरे, करते ती बाकीच्या मग तिची साासू करते. लै पुरते नव्ह तरी, बिया घराच बी. मग त्या फरशी गिरशी पुसतेत हो, मग काय तर.
हो हो. मग ढोहर तेवढेच काम जास्त आहे.
आता तिची सासूून माहेरी गेली, म्हणजे ते आज जसा अं.. तिची आजच सासू वारली होती ना, तर त्या गेल्या अस नव्हत्या माहेरी, मग ते भाऊ तुम्ही गेल्यात मगं, आता गेल्यात त्या.
ते बाई मग त्या, दिवशी स्वयंपाक हे ते सगळी सगळ काम केले ना. अकरान बाराच वाजली नी. मी काही लॅबमध्ये, गेली नाही घरीच थांबली, मग हां.. आणि मग नाय मम्मी किती काम कराय लागते थकली म्हणे मी या गावचं
मग आपल्यावर काय मग, लॅब वर मन तरी लागते का बसल्यावर आरामशीर.
मग त्या दिवशी मेनली, दुपारी गेली माय काम झाल्या डबे गिबे देण झाले. आजीचं जेवण झाल्यावर मी गेली.